हॅलो!
हॅलो! !
आवाज यायला लागला,
हो येलागलय.
हॅलो हो हो यायला लागलं झालं जेवण.
झालं हो तुझे.
झालं जेवण.
झाला जेवण. हो जेवण झालं तुझं झालं का.
माझं पण झालं. झालं माझप
कुठे गेली.
पणत हॅलो.
हॅलो.
हॅलो आवाज नाही यायला का. हो यायला लागलं ना मला हो हो यायला. काय बनवलं होतं आज जेवायला.
जेवायला आमच्या इकडं काही एवढं स्पेशल नव्हतं बे बेसन आणि पोळ्या.
हो का कौ नासलेस साधं साधं.
आज आमचा मॅडमला कंटाळा आला होता ना.
हो का. हम् काय कुठे कामाला चाललेत का मॅडम.
मॅडम कामाला हो चालल्या ना डुटीवर चाल सकाळी.
हो का.
होना.
डीवटी कशाची लागली.
ड्युटी ते जनगणनेच आहे ना.
अ
जनगणना एस आय आर ची.
हो हो का.
होना.
काय. त्याच्यामुळे कंटाळा आला का.
हो. ते दिवसभर घरोघरी फिरत राहत्यात.
काय.
दिवसभर ते लोकांचं रजिस्ट्रेशन करण्यासाठी घरोघरी फिरावं लागतं ना.
हो ना. फिरायला लागते ना.
कंटाळा येतो मग.
फिरायचंच आहे ना घरोघरी जाऊन.
हो फिरायच आहे.
हो. म्हणूनच तसली. हो ना ते घरोघरी घरोघरी जाऊन करायचं म्हणल्याने.
हो.
जास्तीस कंटाळा येत मग.
खूप जास्त.
हम्म. मग बाकी.
बारकी बघा आमच्या इकडें तिकडं काय आहे तसं बाकी आहे.
बरं आहे का पाऊस पाणी.
पावच चालु हे बा
छान आहे का भिजले का तुम्ही
पाऊस डोळ्याने दिसून झाला आम्हाला तर
डोळ्यानी दीस हो का
कुठे काब झाला का माहि हो तेच समजल नाही
कुठे गेला ते
ऑलरेडी एक इंडिया आहे पाऊस हा दुसरा इंडिया होतोय
काय काय
पहिलेच एक इंडिया आहे म्हणलं आपला
हो का
पाऊस पण मिस्टर इंडिया होत
हम्म बरंय बरंय पहिले सेकंली आहे हो ना इकड दोन दिवस आभाळा आल तर काल थोड सापडला आज वाटलं खूप येते काही घ पाऊस तशाच लगेच ऊन पडलं
ह कसं आहे ज्या ठिकाणी जास्त पाप वाढलेलं आहे तिकडे पाऊसच नाहीये
होत नाही का
नाही
हो का पण जिथं नाही पिथं
तिथे चष्मे आले लोकं कमी राहतात ना मग जिथे पाऊस पडतो तिथे
जिथे शेष म्हरायला लोक कमी झाले तिथे पडते का
हम्म
मग तिकडे अस ना पाऊस भरपूर
हो आमच्या इकडं दोन दिवसानंतर येतो कारण एखकाद दिवस चष्े आल्यास दोन पाहिले तर मग पाहच येत नाही
हो का दिसली तर अदरमधून नाही का
हो
आमच्या इथं आहे म्हणूनच नाही पडायला काही घिन पाऊस
बाहेर काढून टाका याला घराच्या बाहेर कोण आहेत
घराच्या बाहेर मलाच काढून टाकाल ती
का
बोलायला कमी नाही ना
पेत सक्ती त्याच्यामुळेच त्यामुळेच पाऊस पडत नाहीये
हम्म बोलायला वस्त द आहे पाठवून देऊ का की तुमच्या इकडे
मेन कारण तर तेच आहे ना मग
हो
पाऊस न पडण्याचं
हो पाठव का तुमच्या इकडं
हं
तुमच्या इकडे पाठवू का
आमच्या इकडे काय करत आत्ता दुष्ळातून बाहेर निघलो आम्ही
घा
आता दुष्काळातून बाहेर निघलो पाऊस नाही काही नाही इकडं
ह हो का
असं तरी पडत
आजू पाप वाढते ना तिकडं
काय सांगता येत नाही पप्पा काय चालू आहे ते आता
अजून पाप वाढते मस्त.
मला तर काय समजून नाही राहिलं काय आहे ते इकडे.
हो का. आम्ही चित्र काढलेत आज. एक आमच्या घरची झबलेवाली बाई काढली.
अच्छा.
एक झबल्यावाली बाई काढली एक चशमिश काढली. या बापर बापर होटेल मुंगळ्या डोळ्याची काढली. एक कुबडी काढली.
हो अ कोण होता चित्रकार.
हा आम्ही तिघी जणी होतो. चित्रकार तीघी जणी होतो.
एकीमेकीची काढले का.
अ.
एकीमेकीची काढले का.
होय एकीमेकीची काढले.
अच्छा. चांगलेच निघले असतील मग.
होय लई चांगले खूप छान निघले असं म्हणजे कुणी पण बनवलंच ते पेंटिंग पाहून. एवढ चांगलं निघलय.
झबलेवाली बाई म्हणजे कोण.
झबलेवाली बाई हाय आमच्या घरी एक आंबाडा घालते एवढा मोठा.
हां.
झबला राहते घालून.
अच्छा.
चशमेश बाई है एक. तिला करंट लागल्यासारखे तिचे केस हैत ते तसे केस काढलेत उभे उभे.
काय म्हणते चित्रात नी जरा व्यवस्थित दिसत नसलं.
केस लई छान निघलेत चित्रामध्ये.
हो का.
हम्म केस खूप छान निगलेत. एक मुगड्या मुगड्या डोळ्याची अ न मोठ्या होठाची हाय.
मुगळ्या डोळ्याची कोण हाय.
आहे आमची वहिणी मुगळ्या डोळ्याची आणि मोठ्या होटाची.
दोन्ही बी एकच व्यक्ती आहे का या.
हो दोन्ही एकच व्यक्ती व्हय ते.
अच्छा.
एक कुबडी.
कुबडी कोण आहे मग.
मी.
हो का हम्म कुबडे कोण आहे तू.
अं.
कुबडी का आहेस तू.
काय माहित काय आहे ते.
सरळच हाय
कुबडी व्हाय लागली मी.
हाईट वाढत आहे वाटत फक्त.
हा. हाईट वाढायला लागली.
हम्म हं. मागून एक अशी हे बांधव लागतय एखादी काडी वगैरे पायाला अन डोक्याला.
आता म भाऊजीकडून ते एक बेल्ट घेतो ते टाईट होण्याचा बेल्ट नसते का?
हो गमतय.
ते बेल्ट घेतो म भाऊजीकडून.
चालते चालते.
नो. तिकडे गेली ना ते बेल्ट घेऊन मागतो भाऊजीला, मग होत नाही कोकडी
चालतय. आज काय होतं मग जेवायला?
अ
जेवायला काय होत. माझा आवाज येत नाही काय व्यवस्थित.
जेवायला काय? अ दोडक्याची भाजी होती, पोळी, भात
अच्छा.
रस्याचा केलता दोडका मसाला दोडका.
अ दोडका दोडका काय कंटाळा येत नाही का?
येती. केल्याच्या नंतर खायला लागतंय.
कधी विचारलं तर दोडका, काही विचारलं तर दोडका.
केलं की खाया लागतय ना?
हा. लागते ना म्हणजे स्वयंपाक तूच करत असशील ना?
अ नाही. वहिनी करतात. आज ताई करते. कधी मी.
अरे पॉ नेटवर्क मध्ये इश्यू आहे का तुझ्या?
बहुतेक असल काही सांगता येत नाही.
एक शब्द बोलला की तिकून आ
हो का? तस आडकाय लागला का?
अडकायला नाही तू विचारत आहे ना एक शब्द मी बोललो तर आ. आ
अहं आह अहं अहं. हो ते व्यवस्थित आवाज नाही यायला लागला ना मला म्हणून
एकच शब्द मला दोन दोन वेळेस बोलावा लागत आहे.
मला आवाजच नाही यायला व्यवस्थित.
हॉटस्पॉट बर चालू आहे कसं बसं.
हॉटस्पॉट वर चालूय किती कॉल राहिली आता?
अ काय म्हणले?
किती कॉल राहिले म्हटलं आता?
माझे आत्ता बारा झाले. बरं ते काउंट करायचे असेल, तर काउंट कसे करायचे किती मिनिट झाले ते?
ते टोटल सेकंड मोजायचे किती आहेत ते त्याच? पूर्ण ॲ ॲडिशन करायचं प्लस
हा.
आणि त्याला डिवाइड स सिक्स्टी साठ.
बर बर. मी केले माझी तशी आ अकरा मिनिट मी केलेत तर अकरा मिनिटच भरायला लागलेत.
ये कस का पॉसिबलच नाही. अकरा मिनिट एक कॉलच होतो ना बारा मिनिटाचा.
हो काय माहित कसं काय व्हायला लागले एकदा परत कराव लागेल.
ते जेवढे कॉल केले ना सगळ्याची बेरीज करायची.
हो.
आणि त्याला भागिले करायचं साठ.
साठ आठ अकरा अकरा हजार चारशे छेहेचाळीस.
हा तर त्याला भागिले करायचे साठ.
नाही नाही नाही उत्तर हे ते ऍडिशन केल्याच्या नंतर भागील साठ. करून आलं.
किती आल?
अकरा हजार चारशे छेचाळीस
एवढे.